हॅलो.
हा काय करतेस?
कायं नाहीं बघं निवांत.
हां.
तू.
बोल मी पणं बसले.
मंग आंज कायं झालं दिवसभरं
आंज कांहीं नाहीं असंच कंपनीमध्ये म्हणजे असं चांगलं वाटतं. अहं सगळें असतांत नां मैत्रिणी वगैरें.
हो मंग कायं आंज दिवसभरांत अशी कोणती गोष्ट घडली कि ती तुंला अशी आवडीने लक्षांत राहिलं असं कांहीं घडतं कां नाहीं दिवसभरांत.
असं कांहीं नाहीं असं कांहीं नाहीं. पणं असे मित्रमैत्रिणींमध्ये गप्पां वगैरें होतांत नां तरं त्यां अश्या जोक करतांत ओ म्हणजे प्रत्येक यांला हां तेचं. मंग तूं जास्तं बोल बोल.
मंग तुंला अश्या कोणत्यां गोष्टी करायंला आवडतील की ज्यां तूं ते परंत परंत करशील अशी कोणती गोष्ट राहिली तुझी
कायं बोललीस
तूं असं म्हणजे कोणती गोष्ट तुंला करायंची अशी म्हणजे तुझी ईच्छा आहे की परंत मंला करावीशी वाटेल असं
कायं नाहीं मंला प पुन्हां एकदां कायं बोलूं आतां
म्हणंजे एखादी आवडं असती नां गं ती एकदां झाल्यासांरखी वाटतं ती एक परंत परंत करूं वाटती.
हां. कायं नाहीं मी एवढंच बोलीन मलां आंता जॉब भेटलांय तरं पुन्हां परंत भेटूं दे.
भेटेल नां नक्कीचं भेटेल.
मंग कायं माझ्यां इच्छा कायं नाहीं मलां फक्तं जॉब भेटू दे.
भेटेलं की नक्की भेटेलं.
हां
तूं बाहेरय ट्राय करणांरस की नाहीं परंत म्हणजेता हे झालं तुझं ट्रेनिंग की मंग तूं असं बाहेर ट्राय करणारंस की नाहीं त्यांचं
करणारं आहे करणारं आहे पुढे टाय आंता बघूं इथेचं इथेचं इथेचं कंपनी आहेतं नां
हम्मं
तिकडेचं तिकडेचं ट्राय करेन आंता म्हंणजे आहेतं प जामं खूंप कंपन्यां आहेतं पं ही पणं मलां नव्हती माहिती माझ्यां फ्रेंडनी सांगितली की तिथे जां माझी पणं बोलते सहा महिन्यांची ट्रेनिंग झाली तिथे बोलते करशील तूं तरं मुले चालेल जांते मंग मंग त्यांवर ती हां तेचं नाहीं घरी बसूंन मी कंटाळलेली खूंप
घरी बसूंन लई बोर होत ग बाई ख खरचं बाहेर गेल्यांशिवाय असं करमणूक वाटतंच नाहीं
हां तेचं तरं तुंला जास्तं आई हां बोल बोल कायं बोलतेसं हां हां
छान वाटतं मणला
हा हा हा मग तुझा ऐक तुझा मोबाईल हरवला तर आधी रहशील की शोधत बसशील
मी आधी रडेन कारण मला म्हणजे तर माझा म्हणजे हा पहिलाच कोण आहे ना
हा हा
आधी होता तो फोन पण एवढा त्या हे नव्ह ती हा ड्रीम फोन आहे माझा त्यामुळे मग पहिला मी रडेन
हा तेच हे म पप्पनी घेतलाय ना
हो पप्पनीच घेतलाय
हां हां हां हां मग तुझ्या मैत्रिणी मित्र मैत्रिणीमध्येध्ये सर्वात जास्त बडबड कोण करत होता तू काय
मी नाही माझ्यापेक्षा अजून पण बडबड करणारे खूप आहेत म्हणजे असं कसं एखादा टॉपिक निघाला की आम्ही त्याच्यावरच तासन तास बडबड करू शकतो त्याच्यावर जोक्स पण मारू शकतो मग एका अस कुणाला तरी धरायचं कि त्याच्यावरती सगळे असं जोक्स मारून त्याला अजून हे करतील असं एखदं असायचच करते ग्रुपमध्ये
हा हा हा
म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये एक मुली होती त खूप अशी साधी भोळी आणि अस एखादी गोष्ट चिडवली की खूप मनावर घेणार
हा बरबर हा हा हा हा मग तू लहान हां हां लहानपणी कार्टून बघायचीस
खूप मला तर खूप आवडत होते मिस्टर बीं परत ते छोटा भीम ऑगियान द कॉक्रोचेस
हो अजून डोरीमॉन
डोरीमन तर फेवरेटच आहे हातोडी आणि डोरीमन
हो मी पण बघायचे मोटू पतलू वगैरे छोटा भीम छोटा भीम जाम मला चुटकी जाम आवडायची ती हा बारी होती परसिंचा हो राजू पण राजू पण बारीच होता ह मग तू अजून बघतेस कार्टून
हो बघते बघते कधीतरी असं मूड आला की बघते
हां आ म्ही पण मला अजूनपर्यंत आवडतो पण आता छोटा बिन म्हणजे असं एवढं काही खास नाही दाखवत आधी मस्त दाखवायचे
आधीचे एपिसोड छान होते आपल्या वेळेसचे आता एवढे नाहीय आहेत
आता एवढं नाही आता कोण बघत नाही ना सगळ्यांना फोन भेटलाय फोनवरच आता टाइमपास
हो मी तर एक एकदा डोरीमनच्या रिपीट रिपीट एपिसोड बघितले जे आपल्या वेळेस प पर ज सिरीज बघितली पूर्ण मूव बघितलाय
हम हम हा हा हा तेच मला नोबिता पण जाम आवडायचा
सेजू का.
हा नबितानी सिजुका.
त शिजुकाचा फ्रेंड कोण होता ग शाळेतच होता बघ यांच्या.
शिजुकाचा फ्रेंड कोण नबिता ना.
नोबिता नाही नोबिता सोडून अजून एक नोबिता सारखाच होता बघ त्याचं नाव काहीतरी वेगळंच आहे.
हा काय माहिती आठवत नाही आत कधी वर हा.
ला वगैरे यायचा किंवा ती त्याच्याकडे जायची बघ एक एक दोनदा चालाय. जियान नाही तो हुशारच होता बघ विद्यार्थी पण तो.
हा हा हा, काय माहिती आता आठवत नाही नाव.
हा पण तेच मला पण त्या दिवशी नाही नाही नबी ''--'' तेच आढवतय पण नोबिता सारखाच ब्लू टी शर्ट मध्ये होता बघतो.
डोरी मॉन काय.
नाही नाही बु ट ब नोबिता सारखेच ड्रेसिंग सेन्स होता तोझा पण.
म्हणजे शिजुकाच्या घरी जायचं काय.
हा शिजुकाच्या घरी जायचा मग ती कॉल वर कधी कधी सांगायची बघ हा आलाय माझ्या. आणि अभ्यासाला अस तस. जास्त नाहीय तो म्हणजे नो ''--'' बी त्याला असं थोडस वाईट वाटायचं नाही का तो तिच्यासोबत क म्हणजे अभ्यास करायला आला तर वगैरे.
अभ्या''--'' हा हा हा,
हा मग एकदा तिचे ते हार्मोनियम वाजवायला. पण जात होती बघ त त्याच्या वेळेस पण तो तिथं असायचा धा''--''
हा हां नोबी ताच. ना का काय माहिती दुसरा काय. हां हां हां, मग दुसरा नाही माहिती. आता कधी बघायचे ते हा हा हा, तेच असेल मग.
तो जास्त नाही दाखवला त्यांनी.
हा हा हा, हां बरोबर घरी कसे आहेत सगळे मग ठीक ना.
हो ठीक आहे सध्या तरी आता सगळं निवण तर चालू आहे. पावसामुळे अगं नको वाढतं नंतर परत.
तेच आणि घाण पण नुसती वाटते बाहेर जायला. आता मी जॉबला जाते ना तर तिथे म्हणजे शेवाई झाले तर. तिथून सगळे पडतात घसरून आणि ते आता तर ते काय. ते काय टगतात फॉरेड मारतात ना खाली असं. हा ते टाकलंय जाम घाणवास नुसता. सर्विकटते. हो त्याच्याने तर अ माणसं घसरतात त्याच्यावरून. त्या शेवाईवर एवढे नाही घसरायचे पण तो फॉरेन मारलाय ना त्याच्यावर जाम. घसरतात मग काय.
फॉरेट मारतात आता.
हा हा, मग तुझे मग तुझे छंद वगैरे काय आहे आहेत.
माझे छंद असे आता सध्या तरी लॉकडाऊन पासून खूप आले. मला असं नवीन नवीन रेसिपी करू वाटतात बघून. आणि कोणीतरी छान म्हणावं पण ते खाऊन असं पण वाटत की मी एवढं हे एफर्ट्स टाकते तर समोरच्यानी पण छान म्हणावं.
हा.
मग मी सतत विचारत असते छान झालंय का छान झालंय का मग फिरत मी दुसऱ्या दिवशी पण विचारेन. कालचं छान झालं होतं का मग मी परत कधी तर करेन खालणार का?
हा हा हा.
म्हणजे माझ्या काका काकूला तर माझ्या हातचे सगळेच पदार्थ आवडतात म्हणजे कसं म्हणते ते एखाद्याला एखाद्याची चव आवडती पण स्वतःला स्वतःची आवडत नाही. पण दुसऱ्यांना आवडती आपली असं असत. त्यामुळ मी स्वतः केलेले मी खात
माझे पण छंदात असेच म्हणजे मला पण स्वयंपाक करायला जाम आवडतं असं वगैरे परत फिरायला आवडतं गाणी पण ऐकायला आवडतं आणि हायना पावसाळ्यात मला असे ते पावसाळ्याचे गाणे ते माहिती आहे ना? रिमझिम रिमझिम ते वगैरे असत ना हा ते वगैरे हिंदी मराठी मिक्स गाणी आवडतात मला.
मला पावसाळा चालू झाला की एक काम खूप आवडतं ते म्हणजे असं बाहेर पाऊस पडायला लागलाय आणि आपण असं खिडकीत चहा वगैरे पीत गाणी ऐकत बसायचं पण तेव्हा डोक्यात कोण तेच विचार नको आहेत निवांत शांत फक्त पाऊस.
हो तेच.
किंवा पुस्तक वाचत बसायला पण आवडतं मला ते. तस पण काय म्हणत होतास? टाईम पण भेटत नाही ना आपल्याला.
हा हा हा हा. तेच तर हम काय बोलतेस तुझा हा हा तुला हा तुला हो हो तुला सरप्राईज आवड आता काय असं म्हणजे जास्त कोणी दिला काय? हा ना.
पेशन्स नाहीयत मला सप्राईज अस जास्त पण लांबून ठेवलेल आवडत नाही एक तर तुम्ही मला सांगूच नका अचानकच करा सांगितलं तर मग पूर्ण सांगा.
हा तेच सेम ह ह तेच तर. मग तुला असं जास्त तुझा असं लक्की नंबर कोणता आहे जास्त.
तीन.
तीन काय?
हो.
माझी बड्डे ज बड्डे डेट आहे तीन जून माझ्या मम्मीचा माझ्या मम्मीचा एक जून माझा तीन जून माझी काका दादाची पोरगी आहे ना तिचा चार जून आणि मम्मीचे पप्पा आहेत ना त्या तेनचा पाच जून पाच जून ह हा. आणि माझी मैत्रिणी आहे ना तिचा सहा जून नंतर मग ती मामाची पोरगी आहे ना तिचा पंधरा जून असं म्हणजे जूनमध्येंचं आणि सांगू माझ्यां दादाचं नं दादाचं सव पंचवीस जानेवारी आणि मामाचं सव्वीस जानेवारी असं आहे.
व्वा! म्हणजे सगळें जानेवारी किंवा जूंन
हो तेचं चालेलं मंग. नंतर करं आंत्ता करतें तुलां फोन हां.
हां हां चालेल.
हां चालेल चलं बांय.
हो बांय.
हां बांय.